काय म्हणालतीस तू?
वाढवाय पाहिजे म्हणालतो ग वजन.
हम्म, मग आता ह्या सुट्टीला वाढतय काय एक किलो तरी.
बघतो की तेच आता म्हणजे, इथं मी जेवय लागलोय सोड व्यवस्थित, हा हम् तीन टाइम पाहिजे होतीिशानेस तरी पण मी भूक लागेल तर खाईच जात खातोय थोडं सगळं. उलट मी तिथल्यापेक्षा इथं चांगलं जेवायला लागलोय माहितय काय, आग आग पडल्यावर भूक लागाय लागल्या मला इथं.
आग पडल्यावानी.
खरंच की अगं एवढी भूक लागली कनि पहिला तरी असं म्हणजे असं कोण तरी पप्पासनी तेन जेवताना बघितलं कणी मला वाटय आपण पण जेवा जेवावा असं म्हणून मी ताट करून घेऊन जातोय, की ग ढीग बरं वाढून घेऊन.
होय.
खरं ते घेऊन गेल्यानंतर तसं जेवायलाच हुईत नाही मला.
हम्म हम्म
आता जाताना ब बघतो वजन किती झालय! मी मम्मीला म्हणायला गेलेलो., रक्तगट पण चेक करून येऊया आणि किती झालंय ते वाढलय काय?
हम्म
बाई मधी बीट केलेलं मधी शेतात तवा
हा.
रक्त वाढू देत म्हणून का नाही मी बीटचा इकड्य म्हणजे आलेलो त्या वेळेस बिटाचा ज्यूस पितो गं. वाढू देत वाढू देत म्हणून ना हिनं मला जेवणाबरोबर खा म्हणून दिलेली खरं अगं तेवढा वेळ नस ते गं कि डबा आल्यावरती बीट घ्या त्याचं वरचं साल काढा म. ते कापून खावा तेवढा कोणाकडे वेळ अस फेय म्हणून इकडं ल्या बिटाचा ज्यूसच पिला गं फक्त आणि आता येऊन बघतोय तर बीट संपलीत की गं.
बीटाचा ज्यूस ते तर करून पिण्या तसं पी खाल्लेलं चांगलं.
हम्म हम्म. हॅलो.
हॅलो.
आवाज काही येई ना की गं.
हॅलो.
हां.
बिटाचा ज्यूस पिण्यापेक्षा खाल्लेलं चांगलं असते म्हणालोय.
नाही बी कोण गं बाई ते सारखं-सारखं प्रत्येक घासाला ते खाईत बसणार आहे.
मीठ लावायचं गं चांगलं लागतय की.
नाही बाई मला काय आवडत. मन मी एकाच हेज्यात क नी नाक बंद करून उगं ग्लासभर ज्यूस पितो ब मधी.
मग काय फरक पडलेला?
तेच म्हणालोय बिटाचा ज्यूस पिलाय आणि रक्त बघून येऊया चला म्हण किती वाढलं या.
मी बघायलाच नाही माझा रक्त किती आहे अजून एकदा एकदा पण बघाय नी
कलं माझं काय तर झालेलं बाई त्यावेेळेस रिपोर्ट का काढलेला कसला तरी डॉक्टरनं. म त्यात बघितलेलं गं कितवी दोन वर्ष झाली त्याला. त्याच्या अजून चेक कराय नाही म्हणून म्हणाय पर लागलेलो बघून येऊया चला म्हणत.
दीदीचा दोन-तीन वेळा चेक केले आणि माझं कधीच बघाय नाही अजून पण एकदा पण बघाय
हम्म अगं सौंदळाचा आणि गौरीचा केवढा आहे माहितीये काय?
केवढं
मम्मीच ते दहा पॉईंट पाच झालं सौदा रक्तगट किती आहे तुझं? अ सॉरी रक्त किती आहे? तिजा अकरा काय किती अकरा पॉईंट वर किती आहे आणि गौरी चा बारा आहे माहितीये काय आणि आत्तीचा किती असल जा न अत्तीच गं आमच्या. चौदा
बाबा हा हा.
घरात सगळ्यात जास्त रक्त तिचा आहे श्रद्धा
केवढी हडकुळी दिसते की गं.
हा कसलं वय अडीचशेला दोनशे रुपया वा श्रद्धा श्रद्धा हामी तेवढं सेल लागलाय कपड्यांचा मी जा मी जातो कुर्ती घ्यला मम्मी बुधवारी जाणार होती गं.
हा हा कुर्ती नकोत बाई मला
माझ्याकडे नाहीयेत गं म्हणून
आजपासून किती दिवस काय माहित नाही आजपासून आम्ही परवा तर जाणार आहे. मम्मी मी जाणार आहे मम्मी बरोबर
परवापेक्षा पहिल्याच दिवशी जाणा मग जास्त वरायटी बघाय भेटतील या वरायटी जास्त बघाय मिळत्याता आ पहिलं नाही तर दुसऱ्या दिवशी जा लगेच
तेच गं आजपासन म्हणून सांगितलीया गं
हम्म
ही ग्रुप वर मेसेज बघून आली मम्मी आमची तिच्याकड नंबर बिंबर घेऊन ग्रुपमध्ये ऍड झालीया गं
चांगल की मग
वा श्रद्धा सिगार पॅन्ट चारशेला दोन हा चार म्हणजे पाचशे ला दोन अडीचशेला एक काय माहित फक्त मुलींसाठी सेल आहे म्हण चल मग परवा शॉपिंग आहे जा तु आता मी जाणार आहे. पैसे मी देणार नाही तू देणार हजार रुपये जा तिकडे शहाने घेत्या घित्या आणि माझ्याकडे बघत्या पैशाच्या टायमिंगला
तुझ्याकडे कुठले पैसे ग?
मग माझ्याकडे असते ना
असतं एवढं हजार हजार रुपये?
असतात की
कुठल्या?
मग शहाणे परवा हि आलती ती हेला कोल्हापूर ला तवा नाही बाई
मग कुठलं ग?
मीच घातलो की ग असू ते जा दे तो ग बाई जा किती देणार? खन्नी देतो की जा परवा तर अकाउंट मध्ये माझ्यातलंच घेऊन घातलं जा तिकडं मग हॅलो
हम्
हम्म बोल
कुठलं म्हणताना?
अगे ते ह्याच जमा होत्यात ग स्कॉलरशिपच
एवढं किती हो किती होतात?
होत्यात भरपूर
हा बरं बरं
सोड ते माझ्याच खर्चाला जास्त जातेत.
हम्म
हम्म. तिला ठरल्यात गं मी हजार आणि गौरी हजार देणार म्हणून.
गौरी कुठलं दिल गं?
तिच आल्यावर.
हां हां हां.
काय? कुणाकडं आहेत? मम्मी समताला म्हणते एवढं पैसे आहेत का तुझ्याकडं? परवा जाणारी शॉपिंगला. गप्प बस घेणार घेणार आणि मम्मीकडे बघणार गं होय की नाही मम्मे मम्मीकड भरपूर भरपूर पैसा असतोया. खणी मी घालणार म्हणाय नाही तोंड घे आणि जा इकडंन, तूच म्हंटलीस ते, जा तिकडं.
ते नव्हं तुमच्यात पण मशीन आहे नव्हं गं शिलाईच, शिलाईच?
हाय नव्हं माईच.
मग तेच्यावर फिटिंग
आं
पुण्याला तुम्हाला
काय?
मशीनच गं
येतय की.
मग फिटिंग कस मग मावशीकडे जातायसा नव्ह फिटिंगला?
हम्म मावशीकडें म्हणजे असंच कायतरी कराय गेल्यावर तिच्याकडनं मारून आणत्यात गं, नाही तर मम्मी दि त्या की मारून.
दित्या व्हय?
हम्म नाही तर मी माझं मी मारून घेतो, एक एकदा गौरी तिची ती घेत्या.
मला मारताच येत नाही बाई ते मला फिटिंग करताच येत नाही ते कसं असं यू मध्ये करायला लागतंय नव्ह ते?
करतोय बाई घालून बघून शंभरदा उगच नाहीतर मी कोल्हापुरात कायतरी घेतल्यावर मग तिथंच फिटिंगला देतोय ती एक झाल्या बाई ओळखीची.
मला म मम्मीने ड्रेस घेतल्या की हेला बड्डे ला.
हॅलो!
हम्म, नाही इकड आहे ती. हम्म हम्म. मांजर एक आणलंय गं परवा.
मांजर!
लई भारी आहे आम्हाला पहिल्यांदा कुठलं तरी मांजर एवढं आवडलंय.
विकत आणलाईसा? विकत आणलाईसा?
नाही नाही ते गावात भाऊंच मित्र नाहीत का गुंडाबापू
हम्म हम्म.
त्यांच्यातन आणलंय. पहिल्यांदा पण त्यांच्यातनच आणलेलं पण ते काय त्याला सवयी चांगल्या लागाय नाहीत बाई.
गौरीच
खरंच की शाने सोडून आलीत त्याला. मग सोडून आलीत म्हणून गौऱ्यानी सौधा लागल्या रडायला.
रडायला?
हा. सौंदा जेवाय नाही शाने सकाळ संध्याकाळ मांजरआणल्याशिवाय जेवणार नाही म्हणाली. अ गौरीला सांगितलं गौरी फोनवरच चालू केली.
हॅ
मग ह्या असं करायला लागल्या म्हटल्यावर भाऊ सगळीकडे मांजरं शोधत.
होवा
गावता आड पाहुण्यांच्या इकडे तिकडे जरा विचारलं. हम्म. मला मांजरापेक्षा जास्त कुत्री आवडत ग खरं पहिल्यांदा ह मांजरं आवडलंय.
मला पण मला पण कुठ तरीच आवडतं.
हम्म बसतंय गपघार घेऊन माहितय माझ्याच रागाव झोपलेला असतंय कायम.
खरं मांजरं पण छान असतात असं सुस्तावलेले असतात खरं छान असतात.
हम्म पाठवतुम म्ही तुला फोटो याच काढलेलं ते.
हा हा पाटव.
झोपलेला असत माझ्या रगावरती
हम.
हम्म.
मला पण मम्मी ड्रेस घेतल्या, बर्थडेला कुर्ती झाया शिकार मध आता बघतो कधी घातल्यावर अगद अजून फिटिंग करायन मला.
हम्म हम् मी जरा ह्या वेळेस का नाही. माझा पॅटर्न सोडून जरा वेगळ्या टाईपचं घ्यायचं म्हणा लागलंय ग. मला मधुरा म्हणते उडतीस उडतीस आणि फॉर्मलच काय घेऊन येेतस. पण न असं कधी वाटय नाही. ग कारण मला तसलच आवडतात न मला परवा पहिल्यांदा तसं वाटलं बग
काय?
म्हणजे हा बाबा म्हणजे तशा टाईपचं आपल्याकडे नाहीच असं म्हटलं नाही मी तुला पिक्चर बघाय जाणार होती. बर,
ते नव्ह मिक्सरचा आवाज यालाय.
त्यावेेळेस नाही?
नाही नव्ह मी कॉड घातलय त्याच्यामुळे येत असेल मी मिक्सर लावालग
हम्म हम्म म्हणजे परवा दिवशी नाही नाहीत.
हा हा? काय म्हणालतीस काय ओ डोक? काय डोसं करायला म्हणुन सांगितलं मी.
हा चटणी व्हय.
चटणी साठी?
हम्म हम्म,
काय म्हणालीस तू,
त्यावेेळेस मला वाटलं ग बाकीचं नाहीचत माझ्याकडें म्हणून. म्हणून जरा म्हंटलं जरा ह्या वेळेस घेऊया वेगळं.
हम्म
उगच लय फॉर्मल फॉर्मल होऊन बसतंय मग? डोस कराय घेतलीस का नाहीसं?
मम्मी डोस करायलिया त्याच्यासाठी खोबरे मिक्सरला लावलोय.
हा हा..
हा.. काय ते?
आं?
पाहजे काय?
दि की पाठवून,
निपाणीत तर लय छान मिळतय बाई नम्रता.
काय डोसा?
व्हय निपाणीला ये की.
हम्म.. बाई मी पेपर डोसा खाल्लेला कधी कोल्हापुरात हेला गेलतो तेव्हा.
शहाणे तो ताटाच्या बाहेर सपता सपणा माहित आहे मला ते एकदम लांबडा देत नाहीत काय.
मला आवडत नाही बाई ते.
बाई संपनाच माहित आहे कधी खायच म्हंटलं एवढा.
ते गुब गुबगुबीत नसत्यात काय ग?
हम्म..
आवडतात मला.
हम्म..
मला काय पेपर डोसा आवडत नाही.
आता तिकडं आहे का नाही त्याच्यामुळ सगळंच खाल्लंय बाई रविवारच करायचं काय मग. पेपर डोसा, स्पंज डोसा, लोणी डोसा.
आहों हे असं काय करायला लागलय?
लाईटच गेली ग बाईना.
ताटाय लागलंय हे ह?
ये परत लावू.